ते सात दोन वरचं बंद झालं सात दोन
हां बनं होते की माझ्याना हो
हम्मं एक झिरो झांला
सपनां ताईंच्या घरी घरी गेलती कां
नाहीं
मंग तिथूंन नां घरूंनच बोले मगायची बोलले तरं म्हटलं घरी गेलं ती कां
नाहीं नाहीं घरी होते मी
मं आलतां कां फोन आलतां कां ते
हो फोन आंला नां नाहीं ते नाहीं आलं नाहीं नाहीं दुसरेचं हां दुसरेचं फोन येऊं राहिले
रियाल्स कंपनी येते.
हा सांगून द्याच त्याले होत नाही म्हणाव पैशाची अडचण आहे.
हम्म
हम्म
ते असे फोन फोन चालू आहे त्याच्यामुळ काही लावला नाही.
हम्म
हम्म
कितवा आहे आता सहावा. काही नाही
हे हं गोल्डनली लावलं तर सोनाली येळणे.
हा हां
ते शेतूत गेली लगेच पळाली मग फोन लावला उचलला नाही मग. म्हणून झीरो झाला.
हम्म नाही पहिले साधा करायचा ना.
केला होता ना.
संध्याकाळचा लावा संध्याकाळी कसं घरी राहायचे ना.
हा हां
संध्याकाळला लावाचा कधीबी.
हम्म पाय
मी गुडा आहे भाई
ते सपना ताईची पहाय केलेली.
हो
हम्म
हे काय म्हणे हजार रुपये पाठवून रात्री थांबून सकाळी निघ ना.
हा
मग खाण्यापिण्याचा कोण करण म्हणा खर्च.
ते आम्हीच करतो म्हणे स सगळं तुमचं खाणं पिणं रुजवेशन. करणार आहे म्हणे शनिवारी आपल्याला दुपारी जाय लागते म्हणे.
हम्म
हा तर शनिवारी दुपारी गेलं की रा रात्रभर तिथे हो नांदेड किंवा मग अलीकडे कोणतं अजून गाव आहे वाटते बहुतेक. तर तिथं मक्कामी करू म्हणे आपण. तिथं नाही झाला तर मग हो नांदेडले जायच्या आधी.
हा हा पुरत नाही ते काय हजार रुपये ज्या ज्य जा
हम्म हो दिवस आपलाही चालला आणि मजूरीही पडेल. मग दोन दिवसाची हो हिची शाळा एक दिवस समजा सोमवार.
हं मजुरी पडते शाळा हि जाते. एक तर सकाळी शाळा आहे तिची.
हा आता सकाळच्या शाळा लागल्या.
हम्म.
हम्.
रायडा राहिले असतील्या घ्यायच्या.
हो ना? जेवले तुम्ही? भाजी कशी झाली? आ?
चांगली झालती. पाकीट दिल का? स्वप्नाताईला मग - -
हो पाचशे दिले ना.
हो
हो तुम्हाला फोन करून सांगितलं देतो म्हणून. हं दिले मग.
टाक. नाही माया सपली.
हम्
काही नाही नॉर्मलं जाऊद्या ना मग आता काय तिले पंधराशे पोहचले समजा.
हाव पंधराशे. अजून पंधराशे ला द्याय लागते. तीन हजार होऊन जाते मग. हा.
पैशे आले की पाच -पाचशे करून देऊन द्याचे.
हा.
हम्म.
म्हणल मला तीन हजार रुपये बस होते म्हणा तीन चार हजार म्हणा ते.
हाव बास होतय म्हणा ते नाही ना म्हणत काही नाही म्हणत.
पाच म्हने पाच पिशव्या सोडून होती राहिली ती हं.
कायजे मॅच तीन म्हटलं होत ना अगदी देतो म्हटलं नाही म्हणली चार. तरी तीनच द्यायचे पाच -पाच चे दोन द्यायचे. काही नाही म्हणत ती खाणार आहे क्या हं हं. पाच पाचशे करून देऊन घेता येतय.
चार देऊन देऊ तिले आता ह पंधराशे तर झालेच.
हम् मिक्सरच बघायला लागत बजेट मिक्सर आणायला.
हो मिक्सर आणाव लागते खराब झालं ते.
त्यालेच पाहिजे दुरुस्त होते ते बटन बघाव लागेन खालचं हे
ते त्याला ठोकून असच चालू होते मग परत बंद पडते.
खालच्या बटनचाच प्रॉब्लेम आहे ते
हा बटन खालचं नाही असं जाम झाल्यासारखं झालं ते मिक्सर किती आपण त्या इचे हा अन् वरची भिंगरी जी घुमत नाही ती लवकर. आपण द्यायची तर होत आलामवालच्या ईथ तेव्हा घेतलं होत ते मिक्सर.
हावो झालंस किती दिले? एका एक हं. हिथं एक वर्ष
हा.
हा तिथून हे इथं आलो इथं एक वर्ष दोन वर्ष एक तिसरं वर्ष तीन वर्षात झाले तीन. तीन तीन लवकर खराब झालं हे
हम्म तीन कायले आता इऊनचत आपल्याला दोन वर्ष होऊ लागले. त्याज्या आधीच घेतले? हा म तपनला गेलो नाय का तिथंच तर एक वर्ष राहिलो तिकडून आता तिसरं वर्ष लागून राहिल. तरी चारक वर्ष झाले समजा त्याले.
अ -चार वर्ष पण एवढं नाय टिकलं ना ते चार वर्ष त्या पैशाच्या मानान हे घ्यायले पु आपल महागाय ते तीन, साडेतीन, चार हजाराच. तीसशे, पस्तीसशे रुपयाच ते जबरदस्त राहिल. घरगुती साठी लय टिकते ते. मसाले हे ते सगळच होते त्याज्यात.
याचे भांडे चांगले ही निघाले नव्हत बातच त खराब झाले याचे भांडे एक बी
हा ना ते लोकल लोकल लोकल हाय ते मिक्सर. एवढ काय फाम टू मिक्सर थोडि हाय लोकल मिक्सर हाय.
हम्म घेतलं तेव्हाच एक भांड खराब झालं. दुसरं लावलं तर ते त्याची खालली चक्रीच पयाली.
हम् चांगलं मिक्सर असत त घरी जमलं असत.
हम्म आपलं ते पहिलं मिक्सर विकलं वाटतंय जून.
हाव विकल ते पयले ज्योतीच होतं ते घरी अजूक बी हाय.
हाव.
म्या घरी दुरुस्त केलं हुतं किती वेळा.
हम्.
आयल्या खोलास लागन एखाद्या वेळस.
हम्म खोलून पहा लागते काय प्रॉब्लेम हाय त्याचा. चीगाऱ्या नीघतात अशा.
हाव ना खोलुन पाह लागन त्याले.
हम्.
हम्.
कुठाय मग?
पडल्यावर माहीत पडते ते काय खालचा बटनाचा प्रॉब्लेम असता तर बदलता येत वरच कसाय ते पॅक करायचे ना म वरच्या साठी लय खोलाय लाग
हो.
वरच्या वाटे पूर्ण ते खालच स्क्रू चार कशे खुलते ते.
हम्.
खालच्या घाली बदलू शकतो.
हम्.
आज काय चुकवलं मग सामान नेलत का घरून?
हो तेच वॅक्स आता घरी घेऊन आलो ते आज.
हाव का.
हा म्हनायच ते हाय तेवढ त्याच्यात नाई तेवढं प्रॅक्टिस करून घे जा म्हण घरी म्हणजे वाया जात नाही, म्हणेे मग,
ते, पोळ त वाया जाते, काय ते म्हणे कणी,
नाही, नाही, ते नाही, ते आपण त्या डब्यात जेव्हा टाकतो ना, गरम करायला ते, वापरून घ्या लागते. ते जर त्याच्यात वापस टाकलं, तर ते साखरी, सारखं प्रकार धरते, मग ते.
म, वापरून घ्या. ना ते.
हो, ना मा आता, संध्याकाळी करील ना वापर त्याचा. कामं वगैरे, झाली की. हम्म, करून पाहिल घरी, तस तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जमतेस, हा.
पकड, हे, काय म्हणलं.
घरी, करून पाहय तो मग, तेवढं, पायावर, हम्, त्यांने हातच केले.
हा,
हम्म,
हा जरा होता असणं पास झालो असतो, मग मी, हे, म्हटलं होत. अ जास्त उरलं तर म्हणले काय नाव हायचं. वैष्णवी, वैष्णवी हा नंदनी, नंदनीले बोलावता हम्म, तिला करून द्या.
हम,
पहिलं पाहिल होती. उरते काते.
हवं ना, पाहते ना,
हम्, उरलं तर मग तिला बलावून घ्यायचं, नंदिनी ले. नंदिनी, नंदिनीले, करून घेतो, मा,
हो, ना तिन बोलावल होत, मला घरी रविवारी. करून दे, म्हणून, नंदिनी न जाणच कुठं झालं.
हवं, आता संध्याकाळी येते, ते तर बोलवून घ्याच तिले, हम, मग हा, दोन मिनिट चालू राहू दे, बर हे बाय,
हम्म,
आमच्या बायाबरो, काढलेले फोटो, नावा, सहित पूर्ण कोणताही पाय तू, कोणताही पाय, छोटस जरी असलं तर पहा. आडव -तिडव नाहीय, दोन जागी लावलं. पुर दोन, तेव्हा किती पाय हवं, हॅलो!
हा, बोला.
ते मंग. तिला बोलावून घेचो म्हटलं, उरलं तर, उरतील त्याच्यात.
नाही उरत नाही त्याच्यातनी ते, जेवढं डब्यातनी आहे तेवढंच फक्- क्त भांडे ते गरम करतो ना आपण, त्याच्यातलं फक्त.
हा, मग तुझे जेवढं होते ते बस झालं, मग काहिलं बोलाव. द मंग जाऊ दे.
हम्म.
आपण आपलं करायचं, तिला काय ते फुकट करून द्याचं मग. हम्म, आपण आपलं- तिन म्हटलं, ति डब्बा आणाय लाव आता.
हो ना मग- तिन डब्बा आणतो म्हणे, तिच्या घरी डब्बा आहेच मला- करून द्या म्हणे.
म्हणजे आपल्या या फायदा नाही का. हं.
माझं काही जाणं झालं नाही, आता पाहतो तिला बोलतो मी संध्याकाळी.
फोनच लागना.
हा ना, मग संध्याकाळीच बोलील ना. आल्यावर ते शाळेत गेलेली असेल ना आता?
हा आता नाही रे-
पण ते तिथ होत नाही तर मग करायचं नाही, आपलंच करून घ्यायचं.
हो.
तिथं करायचं म्हटल की, ति तिथं जायचं कोन किती मशीन गरम करायला लागते ना
हो.
हम्म, को काय पैसे नाही देणार, त्याचे पैसे किती देतात?
दीडशे रुपये हात.
ते काय देणार बी नाही.
हम्म. आणि त्याचे वॅक्स असलं ना, आपण करून दिलं की शंभर घेते.
कोणाचा?
त्याच वॅक्स समजा त्यान आणलं ना, आपण करून दिलं तर शंभर घेतात.
हो का?
हो आणि तझ वगैरे असलं की, आता वाढलं वाटते, आता एकशे साठ की, सत्तर रुपये घेऊ राहिले.
हाव का? आपण नवीन चालू केलं तर, तेवढेच घ्यायचे.
आ.?
झाला आता, बटवते आता आपण जर-